हल हॅलो नमस्कार हॅलो हो हो तुमही समाज येते
काय चालू आहे
काय संध्याकाळची चहा अर तुम्ही सांगा हो हो
आता नम पाऊस घेऊस झाला परत एकदा
आता परत झालं हो खूप चांगली गोष्ट आहे की पाऊस सुरु झालाय न तरर सगळ्यांची वाट होती की हा पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार गरमी एवढी होती
हा आताच पडला दहा एक मिनिट बंद झाला हॅलो
हो
हम्म आता थोडं वातावरण थंड झालं प अगोदर तर खूप गरम होतं अ
हो हो हो ख ते अ पाऊस झाल्यानंतर ते थोडंस थंड का वातावरण होऊन जात ना त्या पहिले असते आणि तो झालं कि मग ते तर गर्मीला पण थोडीशी हा हा क्लायमेट आता कसं चेंज झाला. टेम्परेचर हा कमी येते.
हा कमी झालं ना आता म्हणजे असं मोकळं वातावरण आहे. औरच झाला आता.
खरं आहे.
हम्म तुमच्याकडे पडला नाही का पाऊस.
ना नाही इथे येतच नाही आमच्याइथ पाऊस.
हा.
हे तर सगळ्यांना पण वा वाटे की कधी येणार पाऊस. कधी येणार पाऊस पण येतच नाही आमची त्यांना खूप ते पल्यूशन असतं ना. ते खूप आहे.
हा ते कसात आहे म्हणजे पेट नाही हा आहे आमच्या इकड. पण मात्र कसं थोडं म्हणजे खुल्यामध्ये असल्यामुंळ आमचं थोडं कमी आहे इकडं.
कॉलेज असं बाहेर आहे ना थोडं खेडेगावामध्ये थोडं. त्याच्यामुळं कमी आहे थोडं पोल्युशन वगैरे.
खरे गोष्टी आहे आमच्या इथे तर खूपच खूपच जास्त. कारण अ पल्यूशन आहे तर थोडसं पाऊस आला ना की थोडसं ते पल्यूशन. ते ना थोडसं साईड होत म्हणजे नाही का थोडंस ते कमी होत. हो आमच खूप डस्ट एवढी डस्ट आहे ना आमची इथे ना जास्त तर फॅक्टरी आहे. तर ती फॅक्टरीची ना ती खूपच अ. हा धुरच का त्यांचा ते. ऍसिड असं काही असं ते त्याच खूप
हवे हा हवेतच राहत. ते कंटिन्यू त्याच्यामुळे मग ते आपल्या शरीरावर पण आसर करतय ना ते. हम्मम आता म्हणजे. कसं त्याच्यामुळ म्हणजे खूप आजार पण होतात ना.
हो. पल्यूशनचा खूप त्रास होतात लोकांना लोकांना लंग ते लंग असतातना ते हे. लंग्स ते इन्फेक्शन होते अजून. लंग इन्फेक्शन होते कुणाला तर. हा दम्याचे पण खूप. खूप ते प्रॉब्लेम येते पॉल्युशन नि हो. माझ्या मुलीला पण ते पोल्युशनचा खूप त्रास आहे. तिला पोल्युशन थोडासा पण झालं ना मग त्याला त्रास होतो त्याला त्याला खोप. सुरू होता तिला खोकला. त्याला खूप होत मग का मग ते डॉक्टर तेच म्हणतात की ह ना हिला. त्याच्यामुळे हाय जसं पोल्युशन आहे ना. खूप जास्त पोल्युशन आहे मग त्याच्या तिला खोकलं होतेय ह.
त्यामुळे होत असल ना.
हा मग तिला आम्ही ना थोड दिवसानी तिला आम्ही बाहेर फिरायला नेतो. कुठ तरी मोठी झाडं असतात. हो मोकळ्या जागी तिला नेतो आम्ही मग तिला खूप चांगलं वाटतं मग तिथं ती. खूप म्हजे नाय का तिला काय होत राहतय तिला कफ खूप काय येत नाही मग त.
हा ह त्यावर असं म्हणजे काही काढलं पाहिजे ना सरकारणं.. अ तुम्ही फिल्टर करून करा बाहेर सोडा ते
हो आजकाल तर ते मशीन पण चालू झाली ना ती एअर एअर प्युरिफायर
हा हा ते त्यांच्या थ्रू त्यांनी म्हणजे असं काढायला पाहिजे ना काहीतरी उपाय त्याच्यावर
हो आता का काय उपाय त्याचा कायच उपयोग नाही उपाय नाहीये. फक्त आजकाल ते मोठे मोठे शहरात ना मोठे मोठ्या शहरात तेच आलंय की आप आपल्या रूम मध्ये ते लावून ठेवा एअर प्युरिफायर पण ते पण जास्त अ त्याचा पण उपयोग घेत मग ते पण चांगल नाही आपल्या
नाही ते बरोबर आहे मात्र असं की थोडे झाडे लावणे हे म्हणजे सरकार असे करू शकते ना जिथे आसपास तिथं जिथे पोल्युशनच त्याच्या साईड न पूर्णझाडं लावन आणि याच्यामुळे बी कमी होत ना पोल्युशन हम्.
बरोबर आहे प इथं ना जागाच नाही ना ते झाडं लावायला. अ आपल्याला म मी काय करते छोटी छोटी झाड आपल्या घरातच लावून ठेवते बाहेर काही असं जगत नाहीये मोठीे मोठे लोकांची घर आहेत आणि रोड छोटे छोटे रोड आहेत मग कुठे लावायच. जपलं ते झाड मग आता अस वाटत ना की लोकांला कचरा टाकायला जगा असती पण झाड लावायला लागे कोणी म्हणल आमची ते ना आमच्या घराच्या समोरच लोके कचरा टाकतात. पण ते ते कचरा टाकाेला ते ज्याची जागा आहे ना तो कधी नाही म्हणणार की हा इथे कचरा नको टाकू. जेव्हा मी आता काहीतरी झाड लावलं ना मग ते म्हणन की ही आमची जगा आहे इथे कशाला झाडे लावली. कचरा टाका म त्यांनी का त्यां काहीच नाही बोलायच क कचऱ कसा अग कुणी चांगला काम केलं ना तिथं झाडें लावली ना मग ते म्हणणार की आमची जागाव ते कब्जा करतात ते का इथे झाडे कशाला लावतात ते तो लोकांची ना अशी मानसिक मानसिक
पाण्यामध्ये प्रदूषण होतय.
तुमची मागून ना आवाज येते काहीतरी.
आत्ता
हो हो हो.
एक मिनिट इयरबड्स मुळ होत असेल.
हो हो हो.
एक मिनिट ह ते हे करून टाकतो. आता येत नसाल ना.
नाही आता नाहीये.
हम् तर आपण याच्यावर बी आता एकच पोल्युशन नाही होत ना एअर पोल्युशनच थोडी होत आता पाण्यामध्ये पण होत ना.
हो. ते आमची इथे तर पाणी आमचे इथे ना खूप शिच काम असं ना फॅक्टरीमध्ये आताी बोरवेल पण केली ना मग त्याच्या ते एसिड चा पण तो वास येतो.
हा ते पाण्याचा घाण वास येते ना तर याच्यावर म्हणजे आपण करू शकतो ब ते नदीमध्ये सोडूये पाणी ते कंपन्याच आलेलं घाण पाणी म्हणजे ते बाहेर देशामध्ये कसं पहिले बाहेर देशामध्ये बी असं होतं ना की घाणपाणी नदीमध्ये सोडायचे. म्र त्यांनी तिच्यावर असा पर्याय काढला ना की फिल्टर तयार केली मोठमोठ ठ म्हणजे प्रोजेक्ट तयार केले तसं आपल्या भारतात बी व्हायला पाहिजे ना.
बरोबर आहे आपल्या इथ तर कोणी जास्त ना ते लक्ष नाही देत.
हा सरकार लक्ष नाही देत ना की सरकारला म्हणजे फक्त पैसा पैसा पाहिजे फक्त त्यांना.
हो कुठेही पॉल्युशन किती म कि पोल्युशन आपथ हवामध्ये पोल्युशन आहे इथ इथ पाण्यामध्ये पोल्युशन चन
खूप जास्त प्रमाणात होते ते म्हणजे त्यामुळे खूप जास्त म्हणजे लहान छोटे छोटे लेखक. चित्र बिमार पडत आहेत.
हो आजकाल किती आजार सुरू झालेत ह्याच्यामुळेच पोल्युशन मुळच. ही पोल्युशन झाले ते लोकांमध्ये किती त्रास होतात आणि को म ह अ म्हण ना हे हे काळत ना लोक ना कुणाची कुणाचा विचार नाही करत. आपला फक्त फायदा घेतात आजकाल किती किती पॅकेट आले ते चिप्स चिप्स पॅकेट मतलब किती घाण पॅकेट आहे त्यांनी ते हे नाय. की हा मुलांना काही त्रास होणार काय होणार पण मुलं खातात आणि ते आजार पडतात. ते आजकालचे लोक काहीच नाही कुणाचा काय विचार नाही करत. खाण्यामध्यी क अ ते अ मतल हम
हम्म हम्म ते बी हम फुल तेच ते पाणी बी घाण वापरतात. ना ते तिथलं असं म्हणजे पूर्ण ते फिल्टर नाही करत काय नाही करत तसंच पाणी वापरतात. आणि आपण तेच खातो मग बमा
तेज खातो. खूप मुलांना तर खूप बीमारी होतात ते आजकाल कितीतरी न्युज येत ना हे मुलगा हे खाऊन तो आजारी पडला तो खाऊन आजारी पडला. हो आणि लहान ते तेवढं कळत नाही ना की आपल्याला खाय खायचं का नाही खायचं ते तर खात.
नाही म्हणजे लहान लेकरडे खाता आता त्यांना कळणार मात्र तरी तुम्ही म्हणजे याच्यावर बघा ना की कशावर तरी पर्याय निघाला पाहिजे ना सरकारनं बी काय केलं पाहिजे त्याच्यावर काय काय केलं पाहिजे अस.
आमची इथे तर खूपच आहे किमान लहान मुलांना ना ते मोमोज खायच तर खूपच वेळ आहे.
हम्म, हम्म, हम्म, हम्म. ते बी तेच म्हणजे घाण पाण्यापसून ते म्हणजे असं चांगलं बनवत नाहीत ना ते. हम्म ते तेल खराब यूज वापरतात य बारबार त्यामुळे ते मग बिमारी वाढतात मग पूर्ण म्हणजे आपलं म्हणजे त्यांचं पूर्ण ते दवाखाना आहे ते.
हम् हम दवाखाना ते आजकालचे काळात ते दवाखाना रोजच झालंय. थो थोडे दिवस झाले नाही परत दवाखान्यात जा थोडे दिवस झाले नाही परत कधी काय होते कधी काय होते. कधी काय हे सगं फलुवेशरीवरती ह पोल्युशन आजकालचे हवा पाणी सगळं ते सगळ ते हानिकारक आहे मग हो आज काल काय. नाही तिथं काय पी, ओ, टी नाही कुठं
आता म्हणजे विचार करा ना तुम्ही सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त पोल्युशन दिल्लीमध्ये आहे.
हो दिल्लीमध्ये खूपच आहे तिथे तुम्ही श्वास नाही घेऊ शकत की आता पण रोड वर हा नाही घेऊ शकत.
सरकार करत आहे मात्र सरकार सरकार काय करताय ते नुसत हे बसवत फवारे बसव बसवत म्हणजे यांनी सरकार लोक काय करायला जाता डायरेक्ट म दिल्ली मध्ये नविन गडी घ्यायची म्हटल की डायरेक्ट इलेक्ट्रिक गाडी घेण लागेल तुम्हाला सक्ती कराव लागेल ना काहीतरी पेट्रोलच्या गाड्या बंद कराव लागतील डझेल गाड्या बंद कराव्या लागतील ना.
बरोबर आहे बरोबर डिझेल हो त्याने पण खूप पॉल्युशन मध्ये कमी येते
गाड्यानं बी म्हणजे जास्त गाड्यानं जास्त पोल्युशन होते ना ते
हम्
इलेक्ट्रिक गाड्या जास्त युज केल्या की कमी पोल्युशन होते ना
बरोबर आहे आजकाल सगळ्यांना ना ते पोल्युशन वर तेे ना विचार कराय पाहिजेल अग तुम्हाला पोल्युशन मधे कमी कमी पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात जास्त झाड लावाय लागल झाडांंचे एक प्रत्येक मार्ग आहे हो प्रत्येक एकच एक मार्ग आहे की तुम्हाला आता पोल्युशन मध्ये सुधार पाहिजे तुम्ही झाडे लावा तुम्ही जा जास्तीत जास्त तुम्हाला आता कुठेही जायचं तुम्ही अ पैदल जावा म्हणजे नाही पायरी जावा म्हणजे छोटी जगला जायला पण थोड हो.
छोट्या छोट्या कामासाठी म्हणजे पेट्रोल बाईक यूज करतात ते युज करायची की नाही असं.
बरोबरय. चला हो हो हो हो. चालेल चालेल नमस्कार. यंदा.